हॅलो आवाज येतोय
हा येतोय की तुम्हाला
येतंय येतंय
हा हा जेवला का. होय आवरडलं की आता
हा हा काय चाललंय का नाही बसले
हावरायचं वगैरे
हा हा
काय करते फिरायला वगैरे कुठे गेला होता मग
फिरायला होय
हा जे मे महिन्या सुट्टीेत वगैरे हॅलो
बाहेर जरा हलाय जॉबला जरा जॉब म्हणजे जॉब करत नाही शिकते त्याच्या मण हो
हा हा
तिथ बाहेर कुठे जाय नाही तुम्ही गेलता का
हो आम्ही गेलो फॅमिली वगैरे गेलो इथं गोकर्ण मुर्डेश्वर आहे तिकडे गेलेले कर्नाटक
हा हा
हम फॅमिली सोबत म्हणजे वर्षात नाही तिकड म्हणजे समुद्र आहे बीच वगैरे मोठ मूर्ती आहे तिथे बघण्यासारखे छान आहे बीच आहे म्हणजे तिथं मूर्तीच ह आहे त म्हणजे पूर्वीची कथा आहे ती गणपतीची वगैरे कथा आहे काहीतरी तिथं त्यानी सगळं असं म्हणजे ते मूर्तीरूपात अस त्यांनी मां आणलेलं आहे तिथं
हा हा
बीचच्या साईडलाच आहे
हम्म हम्म
छान आहे बघायला
हो हो
हा
हम् काय मार हम्
म्हणजे जॉबला जात त्या दिवसभर जात की असे लिम ह
नाही नाही शिक शिकते मी अजून बारावीला आहे आता
बारावीला आहे. का?
तास तास आहेत ना दिवसभर असतात त्यामुळे तिकडे असते.
होय अजून कॉलेज म
झालं की झाल पंधरा तारखे पासून
हा हा.
जाणार आहे फॉर्म भराय बघूया सोमवारी जायाच.
हा हा. मग कोणती साईड घेतलायसा सायन्स काय कॉमर्स वगैरे
सायनस
ह हा हा छान आहे. म्हणजे भरपूर त्यातमध्ये पण हे आहेत. नंतर जरी आपण हे सायन् बीएससी वग केला नंतर एमएससी वगैरे भरपूर म्हणजे ह हे जॉब म्हणजे पुढं शिकण्याच्या ह्यानं डीएमएलटी म्हणा लॅब लॅबचा कोर्स वगैरे हा डीएमएलटी आता भरपूर स्कोप आहे ना त्याला पण
होय डीएमएल तिला पण भरपूर स्कोप आहे आता
हा. आता कसं जे ते म्हणजे काय नाही जे त्या आता म्हणजे ह्याच्या शिकायल्यात आता ए आय आलय त्यामुळ पण पुढचं शिक्षण घ्याय लागलेत सगळी
होय.
हम्म
कारण
काय नाही किती हे झालंत कॉल वगैरे किती झालेत मग
आत्ता तिसरा चालू हाय तुमचा
हा हा.
तुमचां?
माझं पण होत आलय थोडेच राहिलेत पण सगळे ज्यांना लिमिटेड आलेत ना सगळ्यांना. जास्त म्हणजे दहा त्याच्यावर गेल तर बी लिमिट याय लागलय.
पण तीस कॉल झालं की जायित नाहीत नव त्यास्नी कॉल?
हा तीस कंप्लीट झाल की जात्यात ना, म्हणजे एकेकांचे कसे दहा मिनटच बोलायचे त्याच्यावर एक दोन सेकंड किंवा जास्त सेकंड झाले तर ते पकडतात, मग ते सगळ्याच एकशे ऐंशी मिनिट होतात. से म ते झालं की ऐकेकांना कॉल पण लागत नाही. लिमिटमध्ये हायत ते.
बरोबर दहा मिनट बोलायच काय?
दोन सेकंद नाही बोलायच.
हा हा. समजलं. तेच माहिती नाही पण नवीन असल्यामुळे काही समज समजत नाही ना.
हा हा होय ते होतय.
हम्म हम्म.
काय म रेसिपी वगैरे काय कुठली बनवताय काय म घरी असं वेगळं काही ट्राय करताय?
बनवतोय की.
हा काय म्हणजे काय वेगळं होय बनवतोय की.
तुम्ही सांगा कि म रेसिपी. मी कस बाहेर काय असल्यामुळे एवढं जेवण मध्ये नाही हाय. ना त्यामुळे एवढा अनुभव नाही आहे.
नाही हा हा हा. म्हणजे स्टुडन्ट असल्यावर एवढं होत नाही ना आप भ्यास येके अभ्यास होतोय म. आम्ही काय रेग्युलर असं बणवतो संधेला वगैरे नाश्ता वगैरे वेगळा
हम्म हम्म
इडली इडली वगैर असं मग काय घरगुतीस कि सकाळ संध्याकाळ आपलं वेगवेगळं हा
तुम्ही सांगा रेसिपी
रेसिपी काय मी म्हणजे अस वेगवेगळ म्हणजे छोले भटुरे या्यायचे सांगू का मग हा म्हणजे छोले वगैरे अस ते भिजत घालायचं असे आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी अ त्यान चार पाच सि्ट काढून घ्यायच्या म्हण आप गरम म व कांदा टमॅटोची प्युरी गरम मसाला दालचिनी मोर हे मिरी वगैरे तेे घालायचं गरम मसाला ते पेस्ट करून घ्यायचे त्यां छान म्हणजे तरी वगैरे येते आणि वास पणणजे चव पण चांगली लागते त्याने आणि मग आपल्या रेग्युलर तेल आपण रेगुलर खोड क भाजी आमटला तशी द्यायची फोडणी द्यायची आणि म नंतर ते शिजवलेले छोले असतात ते घालायच त्यामध्ये तेलात मसाल्याला थोडं तेल सुटलं की आणि त्यानंतर मग पीठ पीठ मळाल्या नंतर मग पीठातमध्ये थोडा पठ मैदा थोडा रवा भिजत घालायचा त्याने म्हणजे छान होते भटोरे वगैरे छान लागतात आणि म लागतात त्यात दही थोडं साखर मीठ ओवा जरा अस
हम्म हम्म हम्म
ते ना
हा हा
हा नाही तर मग ते नंतर थंड झाले की नाही चांग लागेल मग ते कधी ते संध्याकाळच्याच नाशत्याला आम्ही शक्यता करतोय सगळे घरी असतात त्यामु
हम्म हम्म काय जॉब करता तु्
वर असतात त्याच नाही होत
हम्म हम्म
हम तुम्हालाच म्हणजे काय आ
जॉब करता तुम्ही
नाही जॉब नाही घरीच असते मी लहान बाळ आहे माझं नंतर जायचंय ते शाळेला गेली की जायची आता अडीच वर्षाची हाय शाळेला घातली की जायचंय आता
ह ह
हम्म
मी पण करते आंबोळ्या आंबोळ्याची आवड आहे करायची
करायची का कश्या पद्धतीने करता येतं
आता एकेकासनी कस आधी आदल्या दिवशी पीठ तांदूळ भिजून करतात आंबोळ्या तश आम्ही करत नाही अ आपण डायरेक्ट पीठ आण तेच हे करून मी डायरेक्ट पिठ कालवतोय तेज्यात आमचं.. हे मीठ
हा थोडं जिरे
उज्जीरे आणि हे च च हे मिरचीचा हे करायचा बारीक हे खेचा करायचा आणि आपल्या बीड असते ना ते बीड आपलं हिचा तवा नाही बिड्याचा तवा करायचा हम्म तशा पद्धतीने करतोय
हा हा
एक एक कस आपलं त्या आंबोळीचा तवा असतात तेच्यावर केलं कणी अशी चिकट होते
चिकट होतात हो चिकट ते तव्याला ते भिडाच्या तव्यावरच
छान होते आता हा आपल्याला पाहिजे तस येत्यात खरपूस करता येत्यात जास्त उशेर ठेवून
त्याच्यात पण भरपूर आहे आपल्या डोश्यासारखं पण आहे त्याच्यात जरी डोश्याच जरी पीठ जरी वापरलं तरी पण म्हणजे छान होत्यात त्यात म्हणजे जरा पिझ्झा भिजवल्यानंतर आपण जेव्हा तांदळी ग भिज मिक्सला लावते ना भिजवलेलं त्यात थोडासा भात जरी घातला ना तरी पण छान आम बडवेेगळे आंबडसर अस छान होतात ते आपण हे आंबोळ्या
भाताच पण करता येते ना अ र रवा हे करून
हा रव्याच्या पण होतात
भात आणि रवा मिक्सर ला लावायचा
हा त्याच पण होत हा होय भरपूर म्हणजे रेसिपी भरपूर आहे तसं बघाय गेलं तर पण आपल्यात कस डबे वगैरे असत त्याच्यामुळे ते होत नाही ना रविवारची कशी सगळे घरी असत ना सुट्टे असते सगळ्यांना त्यामुळे रेववरच जरा खास करून बेत वेगवेगळे्या असतात
हो
हा नॉन व्हेज वगैरे आवडतं का मग
हो आवडते एवढं पण नाही खात पण आमच्या घरातले खातच के
हा हा त्यात पण म्हणजे भरपूर पुर आहेत नॉन व्हेज व्हेज मध्ये पण पदारथ बनवण्यासारखे
ह मी कस अजून शिकते त्यामुळे एवढा संपर्क
संपर्क नाही हा हो अजून कुठलं म्हणजे त म्हणजे शिकत शिक शिक्षण झाल्यानंतरच घेतात म्हणजे जरा हे होते म्हणजे बारावीला दहावीला वगैरे असले कि आपल्याकडे कस फक्त अभ्यास आहे की अभ्यासच करायला होतात ना त्यामुळे हे होतंय
काय चाललेय वातावरण कसं आहे तुमच्याक
आमच्याकडे अजून तरी पाऊस नाहीे ऊनच पडले खूप गरमी पण वाढले
गर्मी ल आहे
होय तुमच्या इकडे पाऊस आहे का
नाहीय आमच्या डूनच आहे काय शेती कदी पण काम थांबल्यात सगळं
होय सगळीकडेच म्हणजे हे झाले थांबले सगळीकडे पावसामुं आमच्या गावी पण म्हणजे पेरणी वगैरे करून ठेवल्या पण पाऊस वगैरे काय नाहीय पाण्याच्या त्यां्यांचे पाण्या सोय आहे त्यांना त्यांनीच फक्त ते पाणी सोडून वगैरे अस घ नाही एकेकच हे झा
हो आता काय